हां बोला नेटचा प्रॉब्लेम होता थोडा बोल. काही नाही आत्ताच आता कुकर लावलाय चहा झाला मगाशी भांडे झाले. आता कुकर ते लावलाय संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. जेवायला आता करू म्हटलं आता गव्हाची खीर वगैरे थोडस तांदळाची नाही तर गव्हाची दोन्ही पैकी ठरूयात म्हटलं थोडं पोराला पण खायला वेगळं म्हणलं तुमच काय चालंय.
मी पण स्वयंपाकातच बघायला चपातीच पीठ मळालीया. घालायचं जरा स्वयंपाकाला म्हणलं.
हो आता संध्याकाळची वेळ म्हणजे आता स्वयंपाकाचीच वेळ झाली.
हो स्वयंपाक झाला म्हणजे कस रिकाम होतोय ना. गव्हाची खीर कशी करता तुम्ही?
गव्हाची खीर काही नाही आपलं हे दलिया असेल
नाही मी कधी केली नाहीये, हा खपली गव्हाची ना.
खपली गहू, आमच्या इकडं दलिया म्हणतात तेला दलिया आणायचा विकत भेटतो बघा. तर तो आ खप त दलिया नाहीसात. आज पुन्हा तेथ तुपा भाचल्यानंत कुकरमध्ये आपण शिजून घ्यायचा, पाणी वगैरे टाकून मग शिजल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडस तूप, काजू नाही नाही आम्ही भिजत वगैरे घालत नाही, आमच्या तर रेडीमेड दलिया आहे भेटतो विकत. नाही नाही नाही त्याच्याकड रेडीमेड झाली आहे. भेटतो रेडडीमेड हा. मी फोटो पाठवेल तुम्हाला. रेडीमेड दलिया भेटतो. हा नाही आमच्याकडे ती पद्धत नाही. इकडे रेडीमेडच भेटायल्या आता दुकानामध्ये. डायरेक्ट मी त्याची करते. ते काही नाही आपल्या सोपं येत हा ते दल आणायच. कुकरमध्ये तुपात भाजायच पाणी टाकायचं. शिजून घ्यायच भातासारखा मग वरण त्याच्या थोडं थोडस काजू. बदाम. गुळ. वेलची पूड. जायफळ टाकून खीर करायची. आणि मग थंड झाल्याला थोडं दूध वगैरे टाकून खायची खूप छान लागते. पौष्टिक पण असती लहान मुलांसाठी खायला.
नाही मला आवडती. पण कसं आहे. आमच्याकडं कस गहू आपल गोस का आम्हाला रात्री भिजत घालायला लागत.
भिजाव हो ती प्रोसेस आहे. आम्हाला काही नाही रेडीमेड पॉकेट भेटत पन्नास रुपयाला त्याच्यात करते मी. छान आहे ते पण इकंड म्हणजे असं एवढं कोन कुटाने करायला बघत नाही. ते डायरेक्ट. रेडीमेड पॉकेट आणायच पन्नास रुपयाच त्याच्यात भरपूर खीर होती. गावाची गुळाची ते एक नंबर लागते. खीर-खीर आपली साखरेपेक्षा गुळाची एक. पौष्टिक पण असत खायला. आणि थोडस लहान मुलांसाठी अ. काय मग आता भाजी करणार.?
माझी गवारी करायची चलल्या. आमटी हेजी करायची वांग्याची करायची.
माझी सकाळी गवारीच्या शेंगाची झाली. आता हे करणारे वरण. नाणे भात पुळी. आणि एखादी खीर ती दोन्ही पैकी करावं म्हंटलं.
आता तुमच सन आलाय की.
हो आता. आलय की. आता झाले जवळ जव वट्ट पौर्णिमा आले की आता जवळ. आता तयारी करायची. काही च नाही या वर्षी, सध्या आता घेऊ म्हटलं आ आहे गेल्या वर्षी एक साडी घेतलेली, दिवाळीला घेत लेली साडी आहे आता. आता ठरव म्हटल काय तरी आता, नथ घ्यायचीए मला एक छान अशी सोन्याची. चांगली एक नथ घेतली की, जरा बरं वाटत. नाही तर एक नववार साडी शिवावं म्हटलं, नववार साडी वरती नथ ओ, अति उत्तम म्हणजे अशी उठून पण दितय.
नववारी साडी घ्या कि, शिऊन छान वाटते. फक्त एवढाच प्रॉब्लेम होतो की, एकदा शिवली की, त्याच दुसरं काय करता येत नाही.
तीला मस्तानी प्रकारात शिवू का? अशी ब्राह्मणी शिवू काय समजना झालय, मस्त
ब्राह्मणी शिवा, ब्राह्मणी चांगली वाटतिया मस्तानीपेक्षा. ब्राम्हमणी घालाय छान वाटतिया.
हुं. म आणि ते त्याच्यावरती जरा अंबाडा, गजरा आपलं मराठ मोळा थोडासा लूक केला एकदम छान दिसल, फोटो पण काढूयात म्हणटलं
आला आता, सोमवारीच आता वाटतं.
तेच तुम्हाला वेळ नसेल आता तयारी करराण्यात
तयारी आता तर काय आता करूया, दोन तीन दिवसात जायचे पार्लरला पण आता, जाऊ म्हणल. थोडं थ्रेडिंग वगैरे, फेशियल करांव म्हटलं.
हा.
हम्म..
उपवासाला तुम्ही काय खाता म...
उपवासाला वट पौर्णिमाे ला हे.. कधी सकाळी भगर नाही तर हे शाबुदाना वडे करते कधी उसळ करते...
हो...
हम्म मग ते थोडस उपासाचे पदार्थ वेपर्स पुन्हा आपले शाबुदाना वडे खूप आवडतात मला शक्यतो शाबदूना वडेच करते मी... अजून हे पुन्हा काय रताळी भेटत नाही या दिवसात मला ते महाशिवरात्रीला भेटतात. नाहीतर रताळ्याचं पण खूप छान असतं गुळ टाकून बघा..
का?
गुळ टाकून त्याच्या चकत्या करायच्या बारीक बारीक रताळ्याच्या थोडस पाण्यामध्ये टाकु... धुवून घ्यायचे आणि तूप आणि ते रताळे चांगले वाफवुन घ्यायचे मस्त... आणि गुळ टाकून खूप सुंदर लागतात ती सुद्धा रताळी खायला...
मग काय भारी आहे तुमच उपवासाचं...
खूप मस्त असतय अजून पुन्हा हे बटाट्याचा किस.. पण खूप सुंदर होतो की शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून तो पण खायला फार छान लागतो...
ह आ खातेस मग उपवास कशासाठी करतेस. मच कि एक टामिंग वेळ म्हणजे खाण्यापासून... रेस्ट म्हणून पण इथ आता उलट झालाय उपवासाला म्हणल कि डब्बल आणि ट्रिपल...
डब्बल डब्बल खाणेत येतात हो ते आहे...
आमच्या इथ उपवासाला कस वट पौर्णिमेला इथ त्यांनी धपाटे करून खातात.
धपाटे हो भाजणीच्या पिठाचे..
हा...
हे राहतात ते भगर शाबुदाना ह्याच्या पीठापासून तयार केलेले राहतात ते मला काही येत नाही मला शिकायच. ते आता बघुयात म्हणल एकदा मावशीला विचारणार आहे मी रेसिपी सांग म्हणून मला करायची नवरात्र.. वगैरे किती बायका खातात ते भाजण्याची पिठ ते करून... त्याच्यापासून धपाटे उपवास राहतात काय काय.... करून खात राहतात बरोबर आहे आणि उसळ नको वाटते ना खायला रोज रोज शाबुदाना पण चागंला नसतो खाल्लेला...
पित्त होतय.
पित्त होत पुन्हा... ते भगर पण आजकाल आता चांगली येत नाही कुठं विष बाधा वगैरे होती त्याच्यात पण..
आजकाल मी तर उपवासाला खायचं बंद केले कारण मला खाऊच वाटत नाही. नाही मळमळतय आहे पित्त व्हालय.. फनि फक्त शनिवार एकच उपवास हाय ते झेपणा झालाय माझ. अंगाला आणि कुठला कराय गेल तर आजारीच पडते.
आजारी पडायचं काम आहे आमचं काही नाही मंगळवार असतो आमची माहोरची देवी आहे ना कुलदैवत... तर माऊरच्या देवी मुळ आम.. कडे काही नाही मंगळवारच धरायच आता मी श्रावण नाही नवरात्रपासून मंगळवार धरणार एकच उपवास करायचा जास्त उप.... उपवास करणारच नाही मोठ्या मोठ्या आपल्या एकादशी सोमवार श्रावणात.... ते पुन्हा हे आपलं महाशिवरात्री अशी ठोकठोक उपवास करते मी पण मग... मंगळवार कशे आठवड्याची करायचे..
मी पण आता बाकी सगळेच उपवास ते मी पण बंद करणार आहे. फक्त कुठलेे मोठे मोठे आहेत तेच... करायचे बास लइ उपवास बी करून...
कंटाळ येतो नाही पण ना आणि आजकाल कसं हं आजकाल आता जमत नाही आता पहि.. पहिल्या सारखी ताकत नाही आता... तसच होऊन जातो विकनेस पणा येतो आता कॉलेज वगैरे करायचं राहत. विकनेस पण येऊन जातो पुन्हा..
दिवसभर ते कॉलेजमध्ये उभं राहायला पण होत. नाहि ना आणि आमच्या इथ एकेकदा तर जॉबसाठी ती वगैेरे बाहेरन कंपनी आलेली असत्यात
कमवाय मग पहिले जॉबला किती वाजता जात होते किती? पेमेंट होत पहिले?
सकाळी बघा दहा ला गेले की संध्याकाळी सहापर्यंत होत. पाच हजार पेमेंट हं.. पेमेंट लई कमी आहे पाच पाच हजार होत आणि त्यानंतर मग आमच जॉब बंद झाला. मी बंदच केला म्हणून पेमेंट परवडणा लयच कमी व्हाय लागलं लई कमी म्हणजे वेळेवर नाही टायमिंग नाही त्याला
हा.. आणि कमीत कमी दहा हजार तरी दिले असते तर परवडलं असतं ना.
येवढं दिलं असत र कोण सोडून का सांगा पेमेंट वाढवानंतर ना वाढव नात पण आणि टायमिंग नाही म त्यांच्या पेमेंटला, मला जर समजा काम आहे, जर समजा काम जास्त असल तर सहाच सात कधी वाजलं तरीमला सोडत नव्हतत करून जायचंच. करून जायचंच आम्ही कंपल्सरी कामाला थांबलो की थांबलोच ना..
हो बरोबर ते पण आहे पुण्याला वगैरे शिकायला जात- नाहीत -पुढचं शिकायला -शिकून- घ्यायला नाहीत
ह पुण्याला जायला काय नाही, सगळी आहेत घरातली पण दुसऱ्यांना तर किती त्रास द्यायचा -दुसऱ्यां काय म्हणत मामाचा माव- एक दिवस आठ दिवस पंधरा दिवस राहायला काय वाटत नाही एवढं वर्ष -वर्षभर कसं राहणार राहू वाटत नाही
-माहेर कोणतय?
आईच माहेर साता
अरे वा छान आहे तिथं पण आहे की आता लोणावळा त जवळच पडतय की
अजिंक्यतारा बघण्यासारखा आहे बघा साताऱ्यात गेला कणी अजिंक्यतारा कास पठार बघायला जावा कास पठारा वरची फुल आहेत कणी ती -जवळजवळ पाच ते सहा वर्षातन एकदाच उमलणारी फुलं असतात, आहेत तिथं
अरे बापरे म्हणजे त्याची खासियतच आहे
खासियत आहे बघ कास पठारला कधी जायचं सांगतो बरोबर थंडीत द्यायचं असं आधी म जायचं नाही पावसाळा नाहीतर बरोबर हिवाळा ह्याच्यामध्येच जायचं बघाय -बघायला चांगला अस उन्हाळ्यात काय नाही जायचं उन्हाळ्यात लय उका- मरनाच ऊन असतय गेला तुम्ही जर दिवाळी आलासा कणी इकडं तर तिकडं जाऊन या छान आहे बघायला
साताराला काय स्वतःच घर होतं का तुमचं?
ह् हा आहे पप्पांचं -पप्पांचं घर कराडमध्ये आहे ना मग इथ पप्पांचं पण घर स्वतःच च आहे.
हो कराडला माझ्या बहिणीची ननंद पण असते कराड म तिथे, हम्म...
चाललेलं असतय माझं पण कस इकड- तिकड मामाकडे येजा येजा असतय ह्या वर्षी मला जायला जमलं नाही जास्त बरोबर मामाच्या गावची यात्रा होती दोन तारखेला आणि माझ्या मैत्रिणीचं लग्न बी होतं
तूला काय होत नाही फिरणं शिक्ष
तसं नाही जातेच मी पण कसं झालं मैत्रिणीचं लग्न पण लागलं मला मैत्रिणीच्या लग्नाला नाही जाव, तर ती लागली दंगा करायला तुला काही एक- एक वर्षाच मामाच्या ती यात्र-प चुकवलीस तर काही बिघडतेयस काय पहिल्यापासून जातीसच नव्हं मग तिच्या लग्नाला गेलल्या म ह्या वर्षी यात्रेला गेल नाही आणि मग मग त्यानंतर मग माझं कॉलेजच इकडेच तिकड चालूच झालं पेपर होते ना अजून एक्झाम व्हायची होती मग झालं मग एक्झाममुळ मग मी गेलेच नाही ओ परत राहूनदे ते राहिलं ते राहिलंच मग आता म्हणलेल मी पाऊस साळा जरा संपला कि उ ह्याच्यामध्ये जाऊन यायं दिवाळीत आणि दिवाळीच दिवा त्या नियोजन टाकलं की पिसकडतंय माझं काहीतरी काम येतच
हो मका मम्मी तर झाला अस ना धोंड्याच्या महिन्यात धोंडे बिंडे हे खायला गेले असताना मग मामाकडे
गेल ते गाऊन आली
काय घेतलं मग मामा आणि मम्मीला
साडीी
अरे बरे मग धोंडे वांध्याच खूप महत्त्व असतं अधिक वानात जाव याला
जाला द्यायचं मान असतं बर बरोबर आहे की ममची कसं असते मम्मीला दरवर्षी नाही नाही म्हणत मामाकडं तीन साडी्या येतातच का मी मला मला हा मी मला म्ह म काला गी तिल जास्त करून साडी पेक्षा जास्त वरेड्रेस वगैरे चालतो ना बाहेर जात नस जास्त करून साडी नेसते बाहेर जाणं तिचं जास्त झालं हो झालं ठीक नाही तर कुठल काय साडी बिडी मग ती घेऊन पण ते पडतात त साडी्या म आता आजकाल तर या सड्या जास्त करून मीच नेसल्यात
ह आणि साडीचे ड्रेस शिवायचे नाही म पण छ वाशन य छ काटापत्राचे साडीच युट्यूब ला दाखवतात क ड्या वगरे त्यांचे वनपी शिवं पंजबी
नाही नाही मला शिवाय टाकायच ह ड्रेस पण विय ला इथली ती लडीज आहे एककीचा आंच्या माझ्याच वला ड्रेस पण ड्रेस पूर्ण गळाच पूर्ण वाट लावून टाकलाय पूर्ण खाली मग मला ्रस कोून शून घय म्हणजे एवढं छान साडीच वाट लागली तर काय करायचं
तुला असतील ना छान टेलर
बघती की आता कुठे मिळतात त्यासाठी थांबलय मला कसं घ्यायचंय अ स्कर्ट आणि ब्लाउज टाईप मध्ये आहे म्हणते काय ओढणी दुपट्टा नसतो बिना दुपट्ट्याची तशामध्ये चिवून घेत आणि
साऊथ इंडियन पण किती छान आहे साऊथ इंडियन पण शिव शिवू शकतेस
साऊथ इंडियन्स शऊ शकतो इवन त्या साऊथ इंडियन साठी कशी साहाडी त्याची ती वेगळीच चांगली वाटते तेी आपले काटा पदर सार्या त्याला चांगले दिसत नाही म्हणताना मी मला त्याच्यामध्ये शिवून घ्यायचंय हा स्कर्ट पण असा घेरा मोठा पाहिजे आणि ब्लाऊज कस पाहिजे मला स्लीवच आणि आपलं आपलं जे हे ज भेंबीपर्यंत अस त्याणी तेवढं पोटल काम असं शिवून घ्यायचं मला अ ते छान दिसते हा म्हणूनच असं पाहिजेय पण तसं काय कोण देना झालं शिवून मला
हम्म हम्म हम्म हम
तुमच्याकडून घेतला अस
हम् नाही माझं पण एवढं परफेक्ट नाही झालेलं आ आता दहा वर्ष होत आले मला करून ते
पण त रे त्यातल्या त्यातल्या तुम्ही युट्यूबर वगैरे बघून तरी शिवचला ना असं आहे ह केत नाही त केय काम
हम्म मी स्वतः एक सातशे आठशे रुपयात एक शिवून घेतला इथे माझी एक साडी होती शी झिमका पैटणी मधून त्याचा वन पीस पूर्ण शिवला थोडासा कॉलर टाईप मध्ये प शिवलेला आहे खूप सुंदर ्रेस शेवला तिनें मा म कलर त्या